हॅलो आवाज येतोय काय? हॅलो हॅलो हा आवाज येतोय? हॅलो हॅलो
हॅलो दीदी
मला तुझा आवाज -येतोय मला तुझा आवाज -येतोय हा बोल की, हॅलो
हा- हा मला पण आता येतो
हा- हा, बोल -बोल काय नाही तुझ काय चाललय?
काय म्हणलीस?
काय नाही ब बसले, कसा गेलास- तू दिवस काही नाही नि
अगं, आज हो, आज अगं हो आहे मला ऐकू येते आता तुझा आवाज, क्लिअर येतोय, आगं आज रविवार होता ना, मग खूप काम असि तर आज- तिकडं आज रविवारी माझी खूप कामं होती तुला खरं सांगायचं. माझं सगळं आवरायला दोन अ दोन वाजलेत अ आज उठले लव लवकर मी आवर म त्याच्या नंतर योगा वगैरे केला, ते तर तुला माहित आहे आरोग्यासाठी किती चांगला आहे ते. मग, त्यानंतर न मग, जी घरामध्ये -आता आठवडाभ आपल्याला काही टाइम मिळत नाही म्हणलं, वेळच नसतोय, मग थोडा वेळ हा, बोल
ते सगळं राहूदे, पण आज जेवायला काय स्पेशल होतं? काय बनवलं संडे स्पेशल, असतं ना काय? तुमच्यात काहीतर
हो, तेच तर सांगते ना, आज दुपा आज भरपूर काम होतीत मला, म दुपारी काय मी बनवलं
काय बनवणार नाही असं अशक्यच आहे, म्हणून म्हणलं आज कॉल करून विचार की , आज काय? स्पेशल, टुडे, स्पेशल
हो, आज संडे मग, पप्पा- बाबा काय बोलले? की आज जिलेबी घेऊन येतो, मग आज रविवार आहे तर घेऊन या म्हटलं, गोडाचं काहीतरी असू दे, करूया मग जिलेबी म्हणल्यावर, आता मसाले भात, वांग्याची भाजी, हे तर पाहिजेत.
वाह, म्हणजे -चांगलाच बेत -झालेला दिसतोय.
हो, आज आम्ही बेत कशाचा केलाय माहितीये काय, बघ आवाज येत ते आता
हा येतोय, मध्ये ते ब्रेक होत होता, आता येतोय क्लियर, हा येतोय मला तुझा आवाज
मग, जिरा राईस बनवलाय, मी चपात्या, भजी केल्यात अ आणि गोडामध्ये जिलेबी आहे व बटाट्याची भाजी केली. आता तिखट भाजी नाही ना भेटली, मग बटाट्याची भाजी बनवल्या आणि चिंचगुळाची आमटी आमच्या घरात फार आवडीन खातात. मग
म, मला चिंचगोळ्याची आमटीची रेसिपी सांगशील?
हो, हो नक्की
हा तर म्हणजे मला आवडते खूप, कधी मी कधी केलेली नाहिये
हा, हा, चालेल ना, सांगते की, काय करयच डाळी घ्यायच्या, म डाळी म्हणजे कोणत्या कोणत्या, तू् मी जेवढ्या घरात आहे तेवढ्या मिक्स डाळी घेऊ शकतीस म्हणजे मसूर डाळ, मुग डाळ, तूर डाळ, हम्म, पाच डाळी जेवढा थोड्या, थोड्या, थोड्या प्रमाणात घ्यायच्या, आणि त्याला स्वच्छ धु कारण धुतल्यामुळे कसं, त्याची पावडर निघून जातेय ना? मग, स्वच्छ धुवायच्या, आणि कुकर ला लावायच्या. कुकरला एक, दोन, तीन, चार शिट्यामध्ये त्याला चांगलं शिजवून घ्यायचं आणि मग काय करायचं आता, तडका कोण तसच देते, म, मी माझी पद्धत काय करते, माहितेय बारीक कांदा चिरायचा टमॅटो चिरायचा, थोडसं आलं, लसूण पेस्ट कोथिंबीर इ इतकंच वापरते, जास्त काय वापरत नाय, आणि तेल घे, तेला मध्ये, अ, मोहोरी टाकायची - - त्याच्यामध्ये थोडं जिरं टाकायचं, चांगलं ते तडतडलं ना कि त्याच्यामध्ये कांदा टाकायचा कांदा दोन तीन मिनटं परतून घ्यायचा लालसर झाला ना कि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे टोमॅटो बारीक चिरून घ्यायचे. मग त्याच्यावर ते थोडस मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं मग एक - दोन तीन मिनिटं का म्हणजे टोमॅटो मऊ होतोय मग त्याच्यानंतर एक आल एक चमचा आलं. लसूण पेस्ट टाकायची आणि चिरलेली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. चांगलं हलवून घ्यायचं एक तीन चार मिनटं. चांगलं एक मिक्स झालं ना तेल सुटायला लागलं सगळ्या मसाल्याला तर त्या त्यामध्ये थोडीशी हळद. आणि नेहमीप्रमाणे मी वापरते तो किचन किंग मसाला थोडासा. घरात असलेला गोडा मसाला वापरते पण इतका पण नाही गरम मसाला थोडासा. इतकंच आणि एक दोन दोन अडीच. चमचे आपले लाल तिखट हम्म आणि मीठ. तेवढं टाकायचं त्याच्यामध्ये आणि चांगलं हलवायचं आणि तुला जर - कडीपत्ता हवा असेल तर तू कडीपत्ता पण टाकू शक - तोस कडीपत्ता तर एक नंबरच होतोय सोड आणि. सांबर जर करायच म्हणलं म्हणजे आम्ही ह्याच्यामध्ये म्हणजे तू शेवग्याच्या शेंगा पण टाकू शकतेस आणि बारीक चिरलेला भोपळा पण टाकू शकतेस. मग काय करायचं त्यात ज्या अजून तुला काय भाज्या ऍड करायच्या असतील नाही नाही नाही भोपळा दुधी भोपळा मग अजून तू भाज्यात. तुला काय आवडीच्या असतील आणि तुला जर ऍड करायचे असतील अजून जरी तर तु. त्याच्यामध्ये आता जो मसाला बनवलाय ना त्या तेलामध्येच ऍड करायचा चांगलं दोन तीन मिनटं तेलामध्ये चांगल्या त्या भाज्या परतायच्या आणि त्याला पाणी टाकून. एक एक लय जास्त पाणी टाकायचं नाही फक्त थोडंच म्हणजे आता तुम्हा. मसाला जरी सुकत असला ना थोडसं पाणी टाकायचं आणि दोन मिनट झाकायचं त्यामुळे त्याला. पाणी सुटतंय मग परत चांगलं मिक्स करायचं. आणि आपली जी डाळ आहे ना शिजलेली चांगली त्याला रवीने जरा घटाळायचं. आणि मग त्याच्यामध्ये ते टाकायचं डाळ टाकायची. मग डाळ टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं त्याला. आणि हलवल्यानंतर मग काय करायचं थोडं म्हणजे तुला जेवढ्या क्वांटिटी मध्ये म्हणजे. आमटी पाहिजे तेवढ्या क्वांटिटी मध्ये गरम पाणी घालायच. पण लक्षात ठेव खूप पण पातळ. बनवायची नाही आणि खूप पण घट्ट बनवायची नाही मिडीयम बनवा. बनवायची आणि एका एका ह्याच्यामध्ये. एका वाटीमध्ये काय कर अं चिंच घे. थोडीशी ती भिजत घालायची तर तू लगेच. इस्टंट पाहिजे असलं ना तर तू मग ती चिंच टाकू शकतीस. मग थोडी चिंच आणि थोडासा गुळ त्या आमटीमध्ये टाकायच. अगं चिंच गुळ म्हटलं तर असं.
तोंडाला पाणी सुटत हो म्हणूनच मी तुला रेसिपी विचारलो कि ती आमटी. बोलल्या बोलल्या आणि कारण मी पहिल्यांदा म्हणजे अं खाल्ली आहे पण मला टेस्ट. पण त्याची रेसिपी वगैरे आणि त्याला काय म्हणतात मला माहित नव्हतं. सो मी सर्च पण करू शकली नाही म्हणून मग मी. आता तुझ्या तोंडून कळालं की मला त्याला म्हणजे असं काय बोलतात चिंच.
गुळाची आमटी.
हा.
चिंच गुळाची आमटी आणि काय करायचं मग आणि ऐक की. जर जर तुला वाटीमध्ये तेल म्हणजे असं म्हणजे तुझ्याकडे थोडा वेळ असला. तर आम्ही आपण ते मिक्स म्हणजे कुणाला दाताखाली आवडत नाही चिंच. बरोबर आहे मग त्याच. थोडस गरम पाण्यात भिजत घालून ते रोज टाकला तरी चालतोय पण. ते पेस्ट पण करता येत पण इतका वेळ नसला ना तुला झटपट पाहिजे अस तर तू त्या आमटीमध्ये थोडीशी चिंंच टाकू शकतीस आणि अ हे गुळाचा खडा टाकायचं गुळाच डरून जातोय आणि चिंच पण पूर्ण शिजली तर इतकं काय असं त्याचं हे होत नाही
ओके
हो आणि कु मिनटं आणि चांगली उकळल्यानंतर थोडस कोथिंबर टाकायच आणि झाकून ठेवायचे आणि जेवेळेस वाढणार आहेस त्यावेळेस वाढ आणि याच्यासोबत जिरा
म्हणजे ही हेल्दी देखील हा ही हेल्दी देखील आहे परत तू जिरा राईस ची का मला रेसिपी खूपदा सांगितली आहेस कारण झट्ट आणि पट बनणार तुला माहिती मी आळीष आहे त्यामुळे तू मला खूपदास हा सिमपल म सांगित हे दोन्ही कॉम्बिनेशन नक्की ट्रय करेन तुमच्या बाबांसारखं आमच्या बाबांना पण नक्कीच मी जिलेबी आणायला सांगेन छान वाटली म्हणजे अ
य दर रविवारी आमच्यात काहीतरी वेगळं असतं पुरी भाजी
हो स्पेशल हो मला काल तू कायम सांगतेस ना आणि दर वीकला तुझ्या वकेंडला म्हणजे वीकेंडला संडेला तुझ कॉल असतो क आज मी हे बनवले बनवज इतकं ब की मला तू सांगू पण शकली नाहीस की आम्ही
नाही पण खायचवते पण तू तुझा डेली कॉल असतो की आज मी हे बनवलेले ते बनवलेले वेगवेगळे पदार्थ तू खाद्य
तुला तर माहिती आहे मला कुकिंग करायला किती आवडतय जेवण बनवायला
हो आणि आज कॉलच नाही आला मग म्हणून शेवटी मी तुला कॉल केला की आज काय स्पेशल होत तर आज म्हणजे माझं आवडतं जे मी खाल्लं होत पण मला नाव माहत नव्हतं त्याची रेसिपी माहित नव्हती ते तू मला सांगितलीच रसि ती मी नक्कीच खरंच ते ट्राय करेन आणि तू बोललीस तस म्हणजे तू बोललीस ना की जिरा राईस सोबत छान वाटतं
हो-हो
ती म्हणजे जिरा राईस अ की चिंचगुळची आमटी जिलेबी आणि बांग्याची भाजी ना.
एकच नंबर अ गं इतकं बाहेर. वांग्याची भाजी तर नसेल तुझ्याकडें म्हणजे म्हणजे लवकर म्हणजे तर तू बटाट्याची भाजी करू शकतेस,
ओके घरात सगळ्यात जास्त कोणाला आवडली बाबानी खाली असे आमटी तुझे जास् कारण पोरगी बाबांची लाडकी लेक असते ना,
बरोबर ओखलीस त्यांना फार आवडते अगं. माझ्या हातची चिंचगुळची आमटी,
नेक्स्ट संडेला ना मी येई तर तू काय करशील त्यावेळी काय, करशील,
ह
जर जे तुला माहिती नाही मी जो अस खाल्ला नाही मला माहित आहे, पण मी खाल्ला नाही असा पदार्थ बनव ना जेणेकरून तुला माहित आहे तू स्पेशल म्हणजे तू तुझ स्पेशल काय आहे तू बनवतेस आणि ते सगळ्यांना आवडत सगळे आनंदानने खातात आणि
तसं काही नाही मला प्रत्येक गोष्ट पण तुला जी गोष्ट तुला जी हव आहे ना ते बनवते मग मी तुला गुलाबजाम आवडतात तर गुलाबजाम बनवीन किंवा तुला जर चिंच आता तू चिंचगुळाची आमटी कधी ट्राय केली नाहीस ना मी करून म्हणजे, म्हणजे मी तुला बनवून देते. किंवा खीर आवडत असली तर खीर देते.
पण ते चालेल, डन नक्की मग मी पुढच्या रविवारी येईल तू माझ्यासाठी हो तर तू माझ्यासाठी स्पेशल बनवून ठेव. मला गुलाब जामुन आवडतात तर तू गुलाबजामुची रेस करून ठेव मी येईन. आणि मला रेसिपी देखील सांग. म्हणजे पुढच्या, पुढच्या संडेला मी तुला कॉल करीन आणि सेम मला रेसिपी सांगितलीस त्याबद्दल आधी मी करेन .
हो हो-हो चालतंय, थँक यू परत कॉल करी ना मी तुला. परत टाईम भेटल की हा चल बाय.
हा हा